की आता आवाज येताय बघ तुझा.
माझा आवाज येते ना तुला.
हा ज असा आवाज वाढवतेस काय वॉल्यूम. हा आहे आता परफेक्ट. बरं
हम्म तर मला ना खूप गोड खायची इच्छा झाली होती.
काय म्हणतेच तर आवाज येत नाहीये तुझा
अगं मी बोलत होते मला खूप गोड खायची इच्छा झाली तर मला शिऱ्याची रेसिपी सांगतेस का?
अ आता गोड बनवायचं आहे तुला तर म्हणजे काय पाहून येणार आहेत का आपले असंच बनवायचं आहे?
काय
म्हणजे तुला इच्छा झालीय का खायची
हो मला इच्छा झाली पाहिजे.
आता बनवणार आहेस हो ठीक आहे मग मी. तुला सिमपल साधी रेसिपी सांगते तू करून बघ आणि मग मला परत कॉल करशील आणि तू हीच रेसिपी कंटिन्यू करशील इतकी भारी रेसिपी आणि साधी सरळ आहे म्हणजे म्हणजे माझी आई बनवते. तिच्याकडून मी रेसिपी शिकलेली
हम्म हा सांगा.
अ आता तू तुझ्या पुुरता बनवणार आहेस ना? मग मी एक वाटी रवा घे म्हणजे तू एक एकटी पुरता बनवणार असचील किंवा दोघ तर निवांत खाऊ शकतात सोड यात एक वाटी रवा. आणि लक्षात ठेवायचं ज- जितक रवा घेतलायस. तितकंच दूध घ्यायचं. अ नाही नाही रवा आधी- एक वाटी भाजून घे. आणि दूध एक वाटी आणि आणि साखर एक वाटी घ्यायची. म्हणजे रवा दूध आणि साखर. एक एक वाटी घ्यायचं. हा आणि आणि दोन वाट्या पाणी घ्यायचं. म्हणजे आधी तुला मी प्रमाण सांगते. त्यानंतर न काय करायचं रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा लक्षात रवा जाळायचा नाही. हा गॅसवर बारीक भाजून घेतलास मग काढायचा त्यानंतर न काय कर अ एका कढईमध्ये म्हणजे त्याच कडईमध्ये अ दूध एक वाटी घाल, त्यामध्ये साखर घाल दुध आणि साखर घातलंस ना की चांगलं मिक्स कर आणि तू त्यामध्ये दुधामध्ये थोडं घा केसर घालून केसर टाकू शकतेस. आणि आता आपण सगळे अ हे घ्यायचे आहेत ना काजू बदाम पिस्ता मनुका घ्यायचा आता यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता. अ थोडेशे अ तुपामध्ये रोस्ट करायचे.
ते एका वाटीत काढून ठेवायचे आणि काय करायचं आता दूध घातलं आपण साखर घातली दुधामध्ये विर मिक्स करायच त्यामध्ये ज रोस्ट केलेले आहेत ना काजू बदाम ते टाकायचे तुला ज त्यात टाकल्यानंतर न काय कर दोन वाटी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये करू शकते आणि जर तुला हे जर अवघड वाटत असेल तर मग काय कर अ दोन वाटी पाणी घाल
हा.
पाणी घात ल्या नंतर म त्यात साखर घाल. आणि साख खर घातल्यानंतर हलव चांगलं आणि मग त्यामध्ये रवा घाल रवा घातल्यानंतर न मग काजू बदाम घाल आणि काजू बदाम घातल्यानंतर र म्हणजे पाणी थोडस हे असते की म्हणजे आपल्याला कमी अस तय की म त्यामध्ये तू अ दूध वतू शकतीस असं ह करू शकतीस ही एक पद्धत झाली आणि दुसरी काय आधी दूध घालायचं त्यामध्ये साखर वतायची. त्यामध्ये सगळे अमं काजू ड्राय फ्रूट्स घालायचे. लक्षात ठेव मनू क भाजायचे नाहीत. मनुक वर तुनच टाकायचे. फक्त काजू बदाम आणि पिस् आता थोडस बटर टाकून भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी घातलीस की उकळी येऊ द्यायची आणि मग रवा चांगला मिक्स करायचा. आणि मऊ होऊसपर्यंत म्हणजे होतोय सोड मंद आचेवर त्याला एक दोन मिनिटं झाकून ठेवायचं चांगलं हलवून आणि त्यानंतर ना मग तू झाला तयार शिरा काय लय अवघड नाहीये. त्याच्यामध्ये आता तुला कलर पाहिजे असेल तर तुला मी नेहमी सांगते तू बाहेरचे कलर वापरू नकोस आता तू म्हणणार यामध्ये कलर आता घालायचं कसं बरोबर आहे. मग आता काय करायचं केसर घ्यायचं केसरचा कलर येतोय चांगला आणि जर तुझ्या जर केस रं अवेलेबल नसेल काय झालं. हॅलो
हॅलो एक मिनट
आवाज येतोय ना?
हॅलो
हा केसर जर तुझ्या अवेलेबल नसेल तर मग कु फूड कलर वापरू शकतीस किंवा जरा ह म्हणजे मला वाटतयं इतकं करण्यापेक्षा अ हे कर आता ही एक पद्धत झाली फक्त मी बिना तुपाची सांगितल्या लक्षात ठेव बिना तुपा शिरा झाला हा आता मी तुपातला शिरा सांगते.
हा.
आता जेवढं आता काय करायचं जर दोन वाटी रवा असेल किंवा दीड वाटी जरी रवा असेल तर दोन वाटी रवा घे आणि त्याच्यामध्ये एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी आणि दोन वाटी पाणी एवढं लक्षात ठेवायचं. आणि तूप टाकायचं. च. तर तुपामध्ये चांग गला रवा भाजायचा त्यानंतर न साखर आणि साखर टाकून दूध टाकायचं सगळी मिक्स वितळून घ्यायची साखर एका साइडला.
मला एक डाउट आहे मला एक डाऊट आहे ऐक तर.
हा बोल.
आता तू सांगायलास हे सगळं पण जर समज मला आता नॉर्मली दूध एवढं
जरा जोरात बोल का ऐकु येत नाहीये.
मला शिऱ्यात आवडत नाही.
तुला दूध आवडत नाही तर मग तू दूध स्किप कर ना असं काय नाही की दुधचं घालाय पाहिजे दूध का घालायचं दुधानने म म्हणजे मऊ होतं शिरा आणि एक वेगळी टेस्ट आहे त्या म्हणून दूध वापरत्यात. तुला जर दूध आवडत नसेल
म्हणजे फक्त मला शिऱ्यात दूध आवडत नाही शिऱ्यात मला दुध आवडत नाही बाकी मी खाऊ शकते खरं.
पण ना मला वाटतंय तेलात करू नकोस तू तुपाचाच करून बघ आणि जर तुपही आवडत नशील तुला तर अधी चमचा तूप घाल आणि एक एक चमचा
मला न एकदम असा तो ह्याला प्रसाद अ म्हणून भेटतो बघ तुपाचा शिरा देवाच्या मंदिरात प्रसाद म्हणून भेटतो बघ तो शिरा एकदम तुपात बुडलेला असतो.
अ काय बोललीस?
तुपात बुडलेला शिरा असतो माहितीये मंदिरात आपल्याला
हा हा त्याच पद्धतीने होतोय आग हा.
हा तस्सा शिरा आवडतो.
हा सेम सेम असाच होतोय तूप त्यामध्ये जास्त वापरतात अमं मी तुला म्हटलं ना तुपातला शिरा सांगते. ते तो ह्याच पद्धती. बनवतात. तू लिहून घे वाटल्यास किंवा मी काय करन मी बनवला ना मी तुला पाठवेन शिरा तू एकदा ट्राय कर. मी जस जस सांगते तस कर आता. तुला जर हे आपलं जर नाही जमलं. तर मला कॉल कर व्हिडिओ. कॉल कर मी तुला व्यवस्थित सांगेन समजावून. कि कसं बनवायचं आ स फंडाय सिमपल ये बग दोन वाटी रवा, तेवढाच एक वाटी तीच वाटी भरून दूद तीच वाटी भरून साखर तीच वाटी भरून दूध जर तुला दूध वापरायचं नाही तर राहु दे. तुपात चांगला शिरा भाजाय चा त्यानंतर त्या अ पाणी घालायचं किंवा साखर वितळवायची. काहीही प्रोसेस कर. चांगली फक्त एवढं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि मंद गॅसवर चांगलं शिजवायचं त्याला, बाकीचे तुला काय सांगायला लय ला
ठीक आहे आणि जर काजू काजू बदाम रोस्ट करून.
हा रोस्ट करून टाक काजू बदाम, काजू, बदाम, पिस्ता रोस्ट करून टाक आणि सगळ्यात महत्त्वा च वेलचीपूड घाल त्यात आणि थोडस जायफळ घाल, वेलची
जायफळ का बरं? जायफळ न झोप येत्या.
जायफळ लय नाही वापरायच बरोबर आहे जायफळन झोप येत्या, पण जायफळची क्वांटिटी आपण कमी ठेवायची जायफळन सुगंधित वास येतोय.
अच्छा, पण जायफळन झोप पण येत्या लई.
थोडंस येत इतकं नाही येत जायफळन झोप.
पाहिजे तर आहेच सोड जायफल घालेल जास्त
जायफळने इतकी पण झोप येत नाही.
ठीक तस पण बोललीस तस मी ट्राय करेल त्या प्रकार
काय बोल्लीस?
तू मला गाईड करायला सांगशीलच की.
हॅलो.
हॅलो. वाईस येते ना तुला
हॅलो हॅलो आवाज ये ते ना माझा.
अगं यालाय की मी तुला किती काय काय बोलालोय, हॅलो ऐकू येतंय काय?
अगं एकदमच तुझा आवाज बारीक येतोय त्यामुळे मला काय समजना म्हणुन म्हणलं.
अरे मला नेटवर्क इश्यु व्हालंय.
होय काय बर समजली ना रेसि पी काय परत एकदा सांगु म्हणतीस.
हो हो समजली तू काय काय बोललीस ना मला सगळं समजलं.
हा मग तू व्यवस्थित एकदा घरी ट्राय करून बघ कस कसं होत ते आणि मला सांग
बोललीस ना ड्राय फ्रूट रोस्ट करायचे ते आपण स्मॅश करून टाकू शकतो म्हणजे
मला काय वाटते ड्रायफ्रूट स्मॅश स्मॅश कर म्हणजे रोस्ट करून स्मॅश कर आणि इतक पण स्मॅश करू नकोस की दाता खाली काजू येणारच नाही आता तू बघितलंस ना म बाहेर मंदिरातला म्हणजे शिरा खाताना मॅश नसतोय तिथं एक काजू आणि एका अर्धा बदाम का होईना आपल्या दाताखाली येतोय बरोबर आहे ती चव वेगळी असते स्मॅश की एकदम त्याचे छोटे तुकडे होणार आणि ते खाताना इतकं बरोबर लागणार नाही
जो अखा काजू येणार आहे ना तोंडात दाता खाली ती वेगळी टेस्ट लागणार आणि जे तुकडे तुकडे येणार आहेत ना ते नाही बरोबर लागणार
जर तू तस बोलतेस ना तर मी तच ट्राय करेल आणि तच करून खाईन मला आता खूप भूक लागते तर तू जस बोललीस ना तशी मी बनवते आणि खाते मला काय अडचण वाटलं तर मी तुला व्हडिओ कॉल करते
हा हा चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही डायरेक्ट मला कॉल कर किंवा व्हिडिओ कॉल कर मी तुला व्यवस्थित समजावून सांगेन आणि तू एकदा बनवलीस आणि तू एकदा शिकलीस ना तू आपोआप करायला लागशील आणि सरळ साधी रेसिपी आहे आणि तुला शिरा आवडते मला माहितीय त्यामुळ तू तर सारखं बनवून खाशील आणि खाऊ घालशील हि आम्हाला त्यामुळे मला वाटते अ जेवढे समजलय थोड व्यवस्थित बनव आणि काय प्रॉब्लेम आला तर कॉल कर मला
ठीक आहे चालेल
हम्म चालेल आणि काय बोलायचं
अ नाही नाही जे जे सांगितल म प्रॉपर करेल आणि तुला नक्की व्हिडिओ कॉल करून सांगेल आणि नाही कळलं तर तुला व्हिडिओ कॉल करते
हा चालेल चालेल करून बघ मग
ठीक हो ठेव बाय